हॅलो!
हॅलो!
हॅलो!
नमस्कार!
बोला ना ताई. नमस्कार!
काय सुरू आहे!
काही नाही. बोला ना तुम्ही काय म्हणता?
काही नाही सर्व मजेत आज बोलाय बोलावसं वाटलं म्हणून कॉल केला.
अच्छा, बोला ना काय म्हणता?
आज काहीतरी नवीन विषयावर बोलू का आपण?
हा बोला ना.
मला असं वाटते आज अ आपल्या दिवसाची सुरुवात कशी झाली, या विषयावर
हा बोला ना
तुम्हाला काय वाटते? दिवसाच्या सुरवात बद्द
काही नाही, तुम्ही सांगा तुमच्या दिवसाची सुरुवात कशी झाली आज
माझ्या दिवसाची सुरुवात अशी झाली चहाचा घोट घेता-घेता काय मस्त सकाळ आहे, आजची हवा एकदम फ्रेश आहे. छान मस्त चहा घेत-घेत, आनंद घेतय सकाळचा. तुमची सकाळ कशी झाली, किती वाजता उठलात तुम्ही?
आम्ही तर आज साडे-पाच ला उठलो.
अरे वा! आणखी मग सकाळी उठून काय-काय केलं?
काय नाय, तेच आपलं रोजचं रुटीन
मज्जाच आहे, सकाळी साडे-पाचला उठून मग योगा वगैरे केला का मग?
नाय -नाही, नाही. बोला ना.
म्हणजे तुमची सकाळी अगदी सकाळी पहाटेलाच झाली.
अच्छा,
मला
आम्ही आज लवकर उठलो होतो
सुठा
अच्छा!, तुमची सकाळ अगदीच गडबडीत झाली होती का आज?
काय म्हटला?
म्हणजे तुमची सकाळ आज गडबडीत झाली का म्हटलं, उशिरा उठलात तर?
गडबडीपं उशिरा झोपायला वेळ झाला. त्यामुळे आज सकाळी उठायला पण वेळ झाला.
अच्छा, काय केलं मग साडेपाच ला उठून?
मी सकाळी उठल्यानंतर थोडं अं उठल्यावर थोडस स हा, थोडं उठल्यावर थोडस योगा केला, वॉकिंग केली थोडशी. आणि दोन मिनिट थोडसं आपल वीस मिनिटे, पंधरा मिनिटे मेडिटेशन केलं. त्यामुळे दिवसभर थोडसं काम करायला खूप ऊर्जा मिळते.
अरे वा! बरं मस्त आहे तुमचं तर माझ्या बाबतीत उल टे आहे, रात्री दोन वाजेपर्यंत डिझाइनिंग चे काम सुरू होते. त्यामुळे सकाळी लवकर उठणे, म्हणजे माझ्यासाठी थोडासा मो मोठी शिक्षाच असते.
हो ना, ते तर आहेच रात्री जर उशिरा झोपायला जर काम करून जर झोपल तर सकाळी उठना थोडं कठीणच असते.
हो-हो!. तू जर सकाळी उठायला लवकर सुरुवात केलीस तर तुझे. ताजी ऊर्जा पाहून तुलाच फरक जाणवत असेल.
हम्म, ! मला तर जाणवतेच. तुम्ही पण ते करायलाच पाहिजे, कारण की रात्री उशिरापर्यंत काम करणे आरोग्यासाठी चांगले नसते.
हो-हो, ! ! बरोबर आहे. मग नाश्ता वगैरे किती वाजता होतो. मग तुमचा?
माझा नाश्ता बघ सात-साडेसात ला होतोय मग.
छै.
तिथून आपल्या कामाची सुरुवातच कसे होते मग.
माझं त अस आहे. जेव्हा मी सकाळी उठोतो तेव्हा बेड वरच चहा. होतो?
अरे वा छान
आई चहा बनवूनच ठेवते,? तोपर्यंत माझ्या क्लाइंटचा मेसेज आला होता. की फाईलमध्ये काही बदल हवेत! चहा पितापिताच मी, ते काम करत होते.
हम म्हणजे, सकाळच्या चहाचा आनंद पण तुम्हाला घेता आला.
हो! काया आयडियल जीवन आहे. तुझ मला तर सकाळच्या नाष्टयांच्या पण वेळ मिळत नाही. मग, घाईघाईत ब्रेड जॅम खाऊन काम सुरु करावं लागत.
हो हो. हे थांबायला हवं, सकाळचा नाष्टा हा दिवसाचा सर्वात महत्त्वाचा आहार असतो. पण! मी आज सकाळी ओट्स आणि फळंचा नाष्टा केला. त्यामुळे, शरीराला ताकद पण मिळते. आणि! फ्रेशही वाटते
हो. तुझे रुटीन ऐकून मला जीवनशैलीचा कंटाळा आलाय मला सुद्धा तुझ्यासारखी. शिस्तबद्ध जीवन जगुस वाटत कधी कधी. क्लाएंट प्रोजेक्ट डेडलाईन यामध्ये एवढा अडकली? अडकली आहे.? स्वतःसाठीच वेळ उरत नाही. दिवसाची सुरुवात शांततेत कशी करावी हेच मला समजत नाही.
यासाठी काही मोठे प्रयत्न नाही. कराव नहीं लागत. फक्त रात्री लवकर झोपायचं. ह काम करू आणि लवकर उठायचं मग स्वतःसाठी वेळ दे, मोबाईल हात लावू नाही. थोडा वेळ मोकळ्या मद्दे हवेत फिरून येे,? बघा, तुमचा मूड कसा छान होतो.
हो, ! तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. मी नक्कीच उद्यापासून रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करेन, सकाळी उठल्यावर कामाचा विचार नक्की क निसर्गाचा आनंद घेण्याचा. विचार करिन
अं जेव्हा तुम्ही स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देता, तेव्हा आपोआप कामाची उत्पादकता वाढते. आणि बरंहि वाटते.
हो ना. आरोग्याकडे लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे. लोकांना कळतच नाही.
हो लवकर पण झोपावं लागेल, आपले कामं आटपून. आणखी काय केलं मग आज सकाळला?
काही नाही विशेष, काही नाही. विशेष कही नाहीया.
ह
तुझ्यासोबत बोलून ना मला फार छान वाटल..
मला पण फार छान वाटतंय तुमच्यासोबत बोलून.
टाकलास मी जातो आणि ताज्या उत्साहाने माझे डिझाईनिंगचे काम पूर्ण करतो.
हं आणखी मग आज नाश्त्यामध्ये काय घेतलं?
आज नाश्त्यामध्ये सांगितलं ना, ब्रेड जॅम, पोळी तेच.
हा.
हो थोडसं आरोग्याकडे पण लक्ष द्या, थोडसं आता
हो. आजचा दिवस तुझा खूप छान जावो. संध्याकाळी पुन्हा भेटू. मग चर्चा करूया, आजचा दिवस कसा गेला तर.
कसा गेला म्हणून हो बरोबर आहे. आज पूर्ण दिवसाची चर्चा करूया मग.
अम्म
चला ठीक आहे, भेटू नंतर चर्चा करू मग संध्याकाळी.
हो हो मला पण थोडसं डिझाइनिंगचे काम आहे, ते पूर्ण पण व्हायचे असेल कंप्लिट हम्म ते पूर्ण करते. मग बोलते तुज्याशी.
बरं बरं ठीकये.
तुला पण काही कामं असतील.
हो मला पण आहेत आणखी काही कामं, ते आता करून घेते मी, नंतर बोलू संध्याकाळी. मग पूर्ण दिवसाच्या चर्चावर आज काय केलं, ठीक आहेवं
नटकीस चल बाय.
बाय